आ
हा मला आत्ता आला ते अंतर त्याला काहीतरी पाहिजे
अ
ते नेटवर्क मध्ये यायला पाहिजे तेव्हा ते कॉल लागत तसं लागत नाही
हे नेटवर्क जवळ आहे म्हणून याय लागले
हम्म
कर गरम गरम भजी कर लवकर
हम्म हम्म तू नुसता भजीच बोल दुसरं काय बोलू नको महत्वाचं आहे ते बोल मगा जरण हो हे करा तर ऐकत नाही का नाही माझा अभ्यास आहे माझा अभ्यास कर बोलता
म का अबदस
पोरग चिडवाले संकट बोलले
आता. आतापर्यंत बोलली नाही माझ्या संग, म्हणून आता बोलाल्या.
री करतोय खोळ्यावाणी.
क
रिकाम
वाकून वाकून बघाला आम्हाला
कोण पोरगी पोरग बुंद क तरस हॅलो काय पाहिजे तुला दुसऱ्या च्या फोन लाव भेर जान बोल त्या एवढं मण कळत नाही का फोन हे कर हा अभ्यास कराय शिक जरा हॅलो थांब थांब
घेत नाही तुझ हे कॉलसोड अपशब्द वापरायचा नाही कॉलमध्ये
नाही येत ते सोड तिने सॉरी म्हणतात सॉरी हो सॉरी काय सॉरी सॉरी म्हणज्या मुलां बोलल जरा काय करायचं ऐकत नाही पोरायत आमच्या घरात जरा बारकी जरा घ्या की सांाळून असं का करताय पोरा ऐकततय फोनला
हा खोळी पोर कशाला जन्माला घालायची
हम्म. जन्माला घालायचे मग पोरांच्या साठी तर पैसे लागते, म्हणून तर आम्ही मिळवालो. रिकाम
नानू ना पठवून दे म्हणजे बाहेर. नानू ना पाठवून दे बाहेर.
ऐ नुन्या जाते बाहेर. ननेला बाहेर लावून देरे.
बसलय ते झोपलेय आणि आता त्याला हे करावलं मग उत विनाकरण बिल कामा.
अं माझ्या पोतात दुकालये.
होतय तसं ते आता, एक, दोन, तीन दिवस.
दे दे माझ्या नानुना.
आ.
माजे नानुना देना.
हम्म दीट्या. तु ननूला दिच्या, आपणला हा. देतो देतो. एक नंबर देतो.
माजी शोणू.
ते करलेच आण ईकड.
माझी ननू.
हम्म मजेपण हम्म. आत्ता फोडुन टाकणार आहेव. काय म्हणाले कित्येक?
हॅलो म्हण हॅलो.
पा पाझ
ए म्याव णाले की गाय का?
हा आईकलं. म्याव म्हणती काय?
काय मनन्या.
म्हणूश काय पण.
ननु
हम् ह नऊ नऊ सांग बघा बरं त नावडी नाव सांग रायले मला.
ती शकड तिकडं होडकाली आवाज यालाय, दिसना.
करायच हम्म हम्म. पाऊस यायला.
पाणी पडाले.
हम्म हम्म.
मानी पललाले, व्हय.
नन्या पडालागलाय.
नन्या पदारलाय म्हणाल्या.
आणि काय म्हणत्या.
ननु पलाल्यास.
पलाले पलाले.
हम्म.
व्ह.
अ
दाबून धरु नकोस. ती दाबून धरल्यामुळे ती ओरडत्या.
ए बसल्या मांडीवर मी कुठं धरलय तिला तीच नाक घुसवून बसल्या.
हम्म
तुझा ऐकून ती बोलाल्या,
हम काय बोल बोल,
हसाल्या, तू बोललीस की म्याँव कराल्या.
हॅलो, हॅलो,
हे कानालाच फोन आहे.
हॅलो, हॅलो,
नानु म्हण
आई ग, एवढं भारी बोलाय येतय. काय तेज्या मारी
नानू बोलते मी म्हण
हम्म,
माऊ बोलते मी,
चालतय चालतय बोला बोला किती ऊशीर गेलेत ग.
माऊ बोलाल्या ग म्हणजे माऊ बोलायल्या आ
हम्म, ते आपण ते खराटा हेच्यात आहे का बघ बरं.
हाय की बॅरेल वर आहे.
हा हा ते भिजल म्हणून साळुतान ते सगळंच ठेवलं की तिथ.
आप
म म्हटलं धुनियाला तिथ पाऊसबिस लागलाय काय.
काय
धुन्याला पाऊस लागलाय काय?
नाही पावसात धुन लागालय.
हम लागूदे लागू दे
पोरग्याची चड्डी भिजल्या.
अवा.
बरोबर. काय लागल एवढं वरडायला ते.
बोलालाय तू ऐकूनच घेईनास आणि
घ्यालोय नव मी ऐकून घ्यायलोय का काय करायलोय.
ये ये ये कुठ चालल्यास. गप तुला कोण काय कलत नाही. गप बस.
ती पेढगिरी आता खाल्लय आता मागन नंतर असं घाल त्याला.
पेलीगलि खाणार नानो
खाई ना तर गॅस जरा बारीक कर, गॅस बारीक कर. अगं बाय तु जरा फुडुन टाकणार आहे कोण आहे बघरे. हम्म आणि अभ्यास झालाय सगळा तुझा तुझा न्हव दिदीचा हम्म बरं बोल, अभ्यास झालाय का तुझा?
कोणाचा वही पण उघडून बघितलो नाय.
तेनव ह्याचा कार्याचा टास्कचा झालाय काय.
त्याच नाही अजून ट्रान्स्क्रिप्शनच आहे.
हम ते आता किती झालात मगाशी दुपार केलीस ते.
ते शंभर झाल्यात.
ते किती आहे एकूण.
तीन महिने चालू राहणार आहे.
तीन महि म्हणजे ती नुसता बोलायचंच.
नाही ते रेकॉर्डिंग येतय ते ऐकायचं आणि. खाली त्यांनी टाईप केलेलं पण येते मग त्यात काय राहिलं असलं ते रेकॉर्डिंग मधलं तर ते टाईप करायचं.
परत व्हय ह. बरोबर चालते देव बाळकन काय गाडी घेऊन घे
हम्म चाललाय भाहेर.
हम्म. बरोबच. तुला कारल खाणार आहेस काय बाज्या हम्म. ते कारल आता घाठल शे भाजायला. मी बी पण एवढं भाजून घेतो आणि मग केवढा फरून टाकून भजी कर शेंगदाणे भाजू देत जरा.
भजी कर गरम गरम लवकर.
हम्म. आलो आलो करलोय करलोय भजी गरम गरम करणारच आहे आता चिवडा पुुढणी टाकू गरम गरम जेवायचं झालं की. पप्पा काय खाते बुघी आता
होच.
ए प पिल्या बाहेरच लाईट लाव.
हा मुकली जागा झाली अस तुला खेळाला
अभ्यास करायला फोन पाहिजेला. अभ्यास फोन करायची विष करून तयारी आम्हा
आता आठ मिनिटं झाल्यात. ज.
मग.
नाव बोलणारय म्याव म्याव.
पाडचणारग हम्. ती तिजी माग आहे की पाठ. आहे ना म्हणजे आपलं पाठी नव ये लिवायची पाठी. तेच म्हणालो पाटी पाट आय नू पाक अहं अहं. तुम्ही याला तीनशे रुपये दफ्तर देताय, होय. आणि यूरिया खात हा. विजय कृषी हम्म. ते तेच. हाताच्या पोत्या घेऊन हे शिवून दफ्तर शिवून खायला घेतल्यात आणि आपल्याच्या पोरनचा बघा
पाठवा.
हो.
बलाे त्याचा खून करायचन्ह समोर पेन्सिल. काय पाठीलायची काय? उपयोग नाही ते नुसत आम्ही उत्तर सांगायची ते दाखव म
बोल.
दुसरं पाठलेला आहे तो काय उपयोग नही दिवसभर सांगा नाही तर रात्रभर सांगा काय फरक पडत नही.
म्हण हॅलो.
ह बोल.
माझ्या संग बोल म्हनाव त तुलं बोलूच नको म्हणावं.
ऐकून घे ना. हम्म कुठ काही नस हम्म. हा का रडलाय ते? ला द